ठेवतो
हो, येतोय बोला ताई.
हम्, - तुम्हाला एखादी हो एखादी रेसिपी येत असेल तिच्याबद्दल सांगा.
रेसिपी ना, अ तुम्ही आंबाड्याची भाजी कधी खाल्ली का?
अ, खाल्ली पण मला ती नाही आवडत.
नाही ना, तुम्ही काय करा कधी जर अ आणलीच नाही घरी आंबाड्याची भाजी करून बघा, मला पण म्हणजे आंबट लागते ना त्याच्यामुळे मी कधीच खात नव्हते. पण आता अ लग्न झाल्यानंतर मला सासूबाईनी शिकवलीची भाजी कशी करायची.
शेजार
आंबाड्याची भाजी ना चांगली अ‌ कुकरमध्ये टाकून उकडून घ्यायची. चांगलया पाच -सहा शिट्ट्या करून चांगली उकडवून घ्यायची ती उकडली तर त्यातलं पाणी ते अ दोन-तीन पाणी निघून घ्यायची चांगली त्यातला आंबटपणा आहे ना तुरटपणा असतो तो पूर्ण निघून जातो आणि जेव्हा आपण उकडायला टाकतो ना अ भाजी कुकरमध्ये तेव्हाच आहे ना सफेद क रुमाला मध्ये ना तुम्ही थोडस काळा वाटाण माहितीय का तुम्हाला? असा मुगासारखाच असतो बघा ह हो. काळा वाटाना त्याच्यानंतर थोडस अ ज्वारी असते ना ज्वारी च भरड असते ना थोडी झाडसर ती टाकायची, आख्खे शेंगदाणे टाकायचे आणि लसूण टाकायच आख्खा. हे चार वस्तू ना त्याला चांगली अस पुरचुंडी बांधायची. त्या थोडीशी सैल सर आणि त्या कुकरमध्येच टाकून द्यायच ती ते पण म ते हे पण शिजून जातं सगळ्यातो सॉरी आपली
आणि ते धुून, धुून टाकायचं त्या कापडात की असंच टाकायचं?
कपड्यामध्ये, कपड्यामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे अ काय, नाही नाही कुरडच टाकयचं डायरेक्टली. कोरडं जरी टाकलं ना तरी चालतं मग ते याच्यामध्ये पाण्यामध्ये शिजून जातं चांगलं. फक्त थोडस लूज जर करून टाकलं ना तर ते उकडता नाही ना. मग जास्त तो कपडा असा ताणला जात नाही असं व्यवस्थित उकडत नाही तर मग अकसून जात. मधीच अस आणि ते सगळं उकडलं का ती पुरचुंडी राहील ना बांधलेली आपण ती साईड ला काढून ठेवायची. थंड करून घ्यायचं आणि इकडं ते पाणी आणि ना दोन- तीन पाणी आणि तेवढी भाजी धुून पिळून ठेवायचे. आणि नंतर आपलं अ हिरवी मिरची असते ना ती ठेचून टाका एकदम बारीक करून जिरे, मोहरी त्याच्यानंतर हिरवी मिरची थोडसा जास्त तर लसून, लसून जेवढा जास्त असेल ना तेवढं छान लागत. लसूण चांगला ठेचून आणि तेलाला फोडणी देऊन आणि अ पूर्ण देना झाली का वरती तुम्ही अ पिलेची भाजी राहील ना तिचा एक लेयर द्या एक लेअर तुमचं ते आहे ना पुरचून घेतलं सगळं ते शेंगदाणी वगैरे ते, ते चांगलं शिजलेलं राहील ना तेचा एक लेअर द्या परत मी भाजीचा द्या आणि परत ते याचा आणि वरती ना सगळ्यात वरचा जो लेयर जाईल ना तो परत, परत लसणाचं थोडस बारीक ठ्यायचा करून टाकायचा. आणि एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर पुरायचे दहा-एक मिनिट फक्त. आणि चांगली वाफली का उलटी पालटी करून घ्यायची म्हणते आप ऑलरेडी ते अगोदर सगळ शी केलं असत हे फक्त हे करून आणि मध्ये मध्ये ते अ लसणा बरोबर ते हे टाकलेलं असतं ना आपण पुरचुंडिकलं सगळ सा हे शेंगदाणे वगैरे ताई काय भारी लागते ती भाजी माहिती का आणि विशेष म्हणजे ती भाजी चार ते पाच दिवस खराब होत नाही.
हो न
हो चार पाच दिवस नाही खराब होत बघा
हम्म हम्म
एवढी भारी भाजी लागते ना म्हणजे मला आवडत नव्हती बरं का घरी असायची शेतात पण मी कधी नव्हती खाल्ली ती भाजी आंबट लागते म्हणून, पण इथं आल्यानंतर ती भा खाली न मस्त लागली एकदम खूप छान लागली ती भाजी हो आणि त ते पण त्याच्यानंतर तुम्ही कधी फणसाची भाजी खाल्ली का? फणस आता इकडं
पण मी काही भाजी वगैरे नाही खाल्लेली अजून
णस न त्याच्या मधली जी बी असते ना मोठी बी असती बघा चांगली बोरासारखी आपल्या ती बी न वाळून ठेवायची. ती वाळली किंवा मऊ वाळून पण करता येते भाजी किंवा ओली जर असली ना तर ओल्या ओल्याच आहे न त्या शिजवून घ्यायच्या त्या अ बिया ते शिजल्या का त्याच्या बरोबर बरच ट-टर्फल असत न ते निघून जातं. आणि आतल्या साईडला ना असं बदामासारखं हे विकत. बी राहते अजून एक छोटीशी. त्या बीची अशी मुलांना फक्त त्याला मीट वगैरे लावून जरी हे केलं न दिलं खायल्यानंतर मुलं खातात हो आणि नाहीतर मग तुमची जी अ शिजवलेलं ते असत न बी पूर्ण ते बारीक कट करून घ्यायच असं ऐकायचं चार फुडी जरी केल्या ना तर त्याच्या पोडी करून नरम एकदम चांगल मस्त ला खायला नॉर्मली पण आपण खाऊ तोंडी लाऊ तोंडी शकतो. आणि आपला कांदा वगैरे कांदा, टोमॅटो टाकून आणि फ्राय करून घ्यायचं फक्त मस्त लागते ती भाजी पण
हो हो तुम्हाला लिंबाचं लोणचं माहिती आहे का कसं करता.
ली तुम्हाला सांग का मले वेळेस काय केलं पण ते खराब होऊन जात. तर कडूसर कडूसर होत ते, त्याच्यामुळे मी आता ट्रायच कायच करत नाही.
हो न माझ्याकडनं पण तोच प्रॉब्लेम होऊन जातो. त मी कसं करायचीनिंब वगैरे कापून घ्यायची. त्याला मीठ लावायची आणि उन्हात ठेवायची भरपूर दिवस पंधरा एक दिवस पूर्ण कडक उन्हात ठेवायची. नंतर मग त्याच्यात साखर टाकायची. प्रमाण आणि थोडस मीठ आणि लाल तिखट टाकायची पण ते खूप दिवस आहे ना खूप दिवस रापायचं पण तरी ते आंबटच लागायचं आंबटच लागायचं. असं दोन तीन वेळ झाला मग मी आता ते बनवलंच नाही निंब आहे सगळं आहे पण लोणचच नाही.
कसं बनवायचं ते हेणे म याच्यावर बघा न तुम्ही आता मला पण जमत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला चुकीचा सल्ला नाही सांगणार तुम्ही न युट्युबला मधुरा रेसिपी आहे बघा, त्याना ते एकदम सोप्या रेसिपी असतात त्यांच्या आणि चांगल्या पण असतात असं, म्हणजे सिम्पल, सिम्पल आपल्या घरगुती मनातूनच बनवता येतात अशा रिसिपी त्यांच्या सगळ्या, त्याच्यामुळे हो त्या करा तुम्ही, त्या बरोबर त्यानी बरोबर म्हणजे समजल तुम्हाला. तुम्ही म्हणता ना लिंबू आहेत. तर आता या दिवसात भरपूर लिंब असतात बघा आणि ताई एक हे पण करता येईल बरं का, तुम्ही ना लिंबाचा रस आहे ना तर तो काढून ठेवायचा. हा, लिंबाचा रस पिळून घ्यायचा चांगला. आणि तो स्टोर करून ठेवता येतो बघा. तो पण आहे ना थोडासा त्यात मीठ का काहीतरी टाकून उकडून घ्या, तुम्ही एकदा गुगलला सर्च किंवा युट्यूब वर सर्च करा, हो. कारण की उन्हाळ्यामध्ये खूप महाग होऊन जातात लिंब. आणि मग आता शेतात असले मग तुम्हाला काही टेन्शन नाही आमच्यासारख्यांच प्रॉब्लेम आहे. पण म तरी स्टोर करता येतात असं, हो. अर आमच्या इथं तर माहिती आहे शेतामध्ये, आता माहेरी शेत आहे ना माझा भरपूर. तर ते शेतात हे ना हे केलं जातं अ जेव्हा ते कांद्यांना वगैरे पाणी मारताना पाणी भरतात ना. तेव्हा त्या औषधामधी ती लिंबू मिक्स करतात.
हो करता ना, करताना कोणत्या गावाला आहे तुमच शेत?
आमचं इकडे नाशिकला हाय.
नाशिकला कुठं?
अ, चांदवड.
चांदवडला कुठे?
अ, चांदवड मध्येच प्रॉपर हाय. इकडे अ आपण पिंप जातो ना, तिथे हा.
हो आमच पण शेत चांदवडलाच आहे ना.
अच्छा प्रॉपर, विठा व अच्छा.
हो, हो ह.
आमच्या इकडे पिंपळगावच्या पुढ येतं वडळी.
अच्छा, अच्छा, ऑन द वेच ते तेच्यामुळे..
हो बरेच लोक घालतात, आमच्याकडे पण निंबू त्याच्यात मिक्स करताना औषधात.
हो, हो, हो, हो, हो त्यात ती कारण की मी मला एवढी आयड्या नव्हती. पण जे दादा ते मिक्स करतात ना औषधा सोबत.
हो.
एक वेळेस विचारलं म्हटलं एवढी लिंब. कशाला म्हणे, औषधात का बर म्हणे नाही टाकतो. त्याच्यानंतर गोमूत्र पण टाकतो.
हो गोमत्र, हो टाकतात, टाकतात मग गोमूत्र विचार केला तर गोमूत्र सारखं इतकं जे आहे ना ते कशातच
कशातच नाही बरोबर बरोबर हाय ते काय करतात छोटा एक आपली सलाईनची नळी असते ना, त्या सलांईच्या नळीनेच ना अ, एका बाजूनी हे सोडून देतात असं. अ, सलाईनची नळीच पाण्यात सोडून देतात. ते आणि मोठा हे केलेला आहे, ड्रम केलेला आहे. असा अ सहा सात लिटरचा आहे हो नाही नाही सहा सात लिटरचा ड्रम आहे. त्यालाच हॉल पाडून आणि ती नळी फिक्स केलेली आहे आणि त्या ड्रम मध्ये ते गोमूत्र भरलेलं असत. मग जोपर्यंत तुमच हे चालू ना पाणी चालू ना तोपर्यंत ते हा आप आपली मोटर असते न मोटरच्या बाजूलाच ठिऊन देतात ते मंग ते पाणी पाण्या बरोबर बरोबर ते गोमूत्र ज्या वाफेत पाणी जाते त्या वाफेत जाते मंग अस
हो हो
म्हटलं ही आयडिया भारी आहे बर का
हो त्याच्यातून म्हणजे केमिकल विरहित सहसा भेटत म पिकांना पण
केमिकल पण नाही आणि म्हणजे कधी आता ज्या वेळेस औषध वगैरे काहीच नाही मारलेलं ना मग त्यावेेळेस तो प्रयोग करतात ते कधी शेणाच हे करून ज्या वाफेत पाणी जाईल ना त्या वाफेत मग एक जण ते बादलीमध्ये मिक्स करून बसलेलाच असतो. आणि पाणी सोडलं का त्याच्यात थोडं थोडं मिळानी न ते एक दोन एक दोन हे मगानी टाकत राहायच. ते पाणी शेणाच पाणी ते पाणी पण त्या पाण्याबरोबर बरोबर पिकाला भेट आपण खत वगैरे टाकतोच मंग त्या खत पेक्षा हे चांगलं न जास्त हो हो हेच पण मग ते कस आहे आता उत्पन्नाच्या दृष्टीने नाही करता येत हो एवढं. आपलं उत्पन्न आपल्याला पाहिजे असतं त्याच्यामुळे ते ते टाक टाकावच लागत मग तेच तेच
हम्म तसं केलं तर भरपूर प्रयोग आहे पण एवढंच ते का मग त्याच्यातन थकाई जास्त होती नाही का? जेवढं पाहिजे तेवढं प्रॉफिट भेटत नाही आपल्याना आणि एक तर आता आज काल विचार केला तर प्रत्येक पिकाला एवढं पाहिजे एवढा भाव देत नाही न सरकार.
नाही नाही दे पण नाही काहीच नाही हो कांद्यांना पार ते माती मोल किंमत भेटती. म्हणजे आपल्याकड पिकत ओ पिकत भरपूर आपल्या च्या भरपूर जास्त पिकत बर का पण विकता येत नाही तोच प्रॉब्लेम आहे आणि आता कुठ तरी मुलं विकायला शिकले ना तर ते मोठं माणसं मानत नाही त्यांच तुम्हाला काय समजत नाही ते तुमच्या वेळेस तुम्ही असं करता आमच्या वेळेस असं नव्हतं असं म्हणून अ त्यांचा प्रयत्न आहे ना हाणून पाढतात नाही नाही असं नस तस नसतं काहीतरी असतच माणसांचं पण मग आ तरुण पिणी बऱ्यापैकी लागलीय. कमाला की नाही बाबा करायचं असं नाही थोडस अ
ब विचार केला का बऱ्यापैकी शेतीकडे पण मुलं वळताय बर का आता
हो हो कसं आहे अहो बाहेर जाऊन तुम्ही जॉब करा कोणा-कोणाच्या तरी इथं जॉब करा हे करा त्याच्यापेक्षा आपली शती करा ना कष्ट तिथंच कष्ट करुनानी होत मग तेच न तेच तेच हो चालेल चालेल मग ह
हो ट्राय करून बघा एकदा कॉल करून बघा परत ह हो चालेल ठीक आहे.
हा मग ओळा